फाराळ
हॅलो
हा फराळ करायला लागले.
हा हा, करा करा.
तुमचं काय चाललं? चहा थोडा आणा.
हा हा, काय नाही आता बसले.
ह.
आता शाळेसन मुलंही आल्यावर चहा करायचं.
हम्म, होय का?
हा, आज काय उपवास आहे काय?
हम्म, गुरुवार.
हा हा.
हम्म, काय तुमच्याकडे पाऊस काय म्हणतोय?
पाऊस काय नाही आहे. आता चार-पाच दिव नाही, चार-पाच दिवस झाल आता नाही आहे, तिकड आहे का पाऊस?
हम्म. काल थोडा होता. आता नाहीये.
ह हां.
अच आज-आज आहे, आभाळा आहे, पण पाऊस नाहीे.
हम्, हम्म, मग संध्याकाळी काय गोड पदार्थ.
हम, नाही-नाही करणं होत, दुकानात कामाहून जाऊन नाही करणं होत.
हा, हा.
हम्म, तम.
हम, हम्म, म उपवास असेल हा उपवासा आ असलक की गोड पदार्थ करतात ना?
हो करतात, पण नाही काय बनवन होत. त्यामुळे हम, मध्ये केवढा पाऊस झाला.
हो खूपच पाऊस झाला, आणि आता बघा की. आता काहीच नाही आय.
आता गरम व्हायला लागलेय.
हा आता गरम व्हायला लागलय.
हम्म, तस कॉन्स्टंटली पाहिजे ना पाऊस. भवान हम.
तर थोडं-थोडं काय म्हना हा.
म्हणजे मध्ये पडलं की, अगदी पाच-सहा दिवस थोडा पडला की, आमच्याकडे थांडलाच नाही पाऊस.
हम्म, हम्म.
बिलकुल थांबलाच नाही पाऊस.
हा.
चालूच होता.
आणि सार सारखं सारखं पाऊस असल तरी पण हे वाटत नई जर असं थांबून करून असला की जर असं भय वाटतय ओ ते.
नाही बरोबर रे हम्म. कंटिन्यू चालू.
कंटिन्यू चालू असलं की, बाहेर कुठं जायचं करायचं म्हटलं की
फरा प्रॉब्लेमॅटिक होते.
हा प्रॉब्लेम येतोय आणि खर म्हटलं तर ना मुलं शाळेला जायच्या टायमिंगला तर पाऊस पडत असतय.
हम्म बरोबर आहे अगदी खरं आहे
शाल
हम.
शाळेला जायचंय टायमाला. ट्युशनला जायचं टायमाला. मग ते बॅग पकडायची बॅग ओजी असत्या क्लासला जा घ्यायचं की छत्री पकडायच, काय समजत नई.
काय बोलाच. हा. म शाळा भराच्या टाईमला, सुट्याच्या टामला पाऊस येतो.
होय.
हय का नाई?
होय. पण आताय ना जर असं कमी आहेता चार पाच पाच सहा दिवस झाला चल तर पाऊसच नाही आला तुम्ही घेतलं स ह हा बुळी टाकला या हा हा काय म्हटलं अस
आठ दिवस झाले असतील ना म्हंटलं
हा हो आठ दिवस झाला आणि काल आहे ना थोडस होतं पाऊस पण असं म्हणावा असं नाही असं काय म्हणतात ते रे सडा मारल्यासारखा.
हम्म.
हा तेवढच होऊन गेला त्यातन नंतर ना मण आहे पाऊस.
हम्म पुण्या मुंबईत तर केवढं झालं पावसानं.
हम् हम्म.
रस्ते बंद. सगळं बंद किती सगळं प्रॉब्लेमॅटिक झालं सांगा बरं?
तिकड पाऊस भरपूर पडतो तिथं.
हम्म मुंबईला पुण्याला. आपण आमच्याकडे तर एवडं उतार असल्यामु पाणी साठत नाही काय नाही. काय प्रश्न नाही. तुमच्याकडे कसा असतं पाऊस?
आमच्याकडे असतंय अं आहे पाऊस, पण या वेळेसच एवढं जास्त नाही आहे.
म्हणजे असं पूर बीर आला असं काही नाही. जा म्हणजे रस्ता जागे असं बंद झालं तर असं काय नाही होता ड थोडा होता.
होय.
हम्म पण जास्त आणि चार पाच दिवस जर पाऊस पडला असत तर सगळं पूर्ण सगळं बंद झालं असतं. पा पूर आलं असतं.
हम हम. पडला केवढा पडला. धरणं भरली. धरणं भरली.
हा होय.
हा जून मध्ये कोरडे होते धरण, जुलैमध्ये सगळे धरण भरून गेली ह.
हम्म. पण आता प हे पाऊस पडल्यामुळे तर म मोटर सगळ नदीतले जरा हे ज ही होत नव्हते ना? चार पाच दिवस पाणी नव्हतं इथं.
हम.
हम्म. पाणीचा प्रॉब्लेम आला होता म्हणजे मोटर सगळे अ ते पुरामध्ये अडकलं असलं ना ब चालू कसं करणार? मग त्यामुळे ते प्यायचं पाणीचा जरा प्रॉब्लेम आला होता.
हम्.
एक चार पाच दिवस पाणी नव्हते. मग आमचं कसं बोर आहे म्हणताना काय वाटत नाही प्यायला पाणी काय मग बाहेरचे ते पाण्याचे मिळते ते विकतच घेऊन यायचं
हम्
हम
अरे बापरे!
तिकडं कसं काय?
आमच्याकडे आहेजास्त पाणी आहे भरपूर आहे. पाण्याचा प्रॉब्लेम नाही. एकेका भागात अम हे आहे. पाणी कधी आजी एका भागातना जे काही भागातना पण पाणी असतच आणि बोरचं पाणी आमच्याकडे भरपूर आहे.
आमचं पण बोरच आहे. बोरच
हम्म.
पण तर पयला कसं नदीच वापरतात ना?
हम्म आम्ही बोरचच पितो.
हम् हम.
तिसऱ्या मजल्यावर राहतो. खालन आणून पाणी कुठे भर बसयचं हम्म माम आपलं बोरचं पाणी पितो मग काय करणार हो.
आम्ही पहिला पित होतो आता चार पाच वर्ष झा अस बोर बंद के त्या कनेक्शन जोडलं ना नळ घेतलं त्याच.
हम्म ते
पाणी हा जास्त येते दोन तीन तास असते पाणी ते.
हम्म पण चांगलं असतं का पाणी?
हो चांगलं असतं.
हम् हम म्हणजे एकदा बोरचं प्यास मग पाणी व सवय झाली की नाही.
हा हो खरं मध्ये त्रास होत होता. ते असं काय वेगळंच लागायचं चवीला असं होत नाही तसं पाणी म्हणजे पिल्यासारखं वाटत नव्हतं पण आता सवय झालं होता.
हम् पण बोअरचं पाणी कसय मिळत का थोडं जड असतं पचायला. म्हणजे एखाद्या सवय असली तर ठीक आहे.
हम्म तस तसं मला पहिला होत होत माझ्या माहेरी कसं नदीचं होतं. ते आल्यावर बोरचं मला ते स पिल्यासारखं वेगळंच वाटत होतं मग नंतर सवय झाल्यानंतर काय वाटलं नाही. तर काने आता चार पाच वर्षातनी नदीचं घेतलं.
हम हं ह हं
आता काय वाटत नाही माहेरी पण तेच आणि इथ पण तेच.
हा हा
पण माहेरी कसं तर फिल्टर होऊ येते नाही पण इथे फिल्टर होत नाही.
एक्वागार्ड आहे का?
नाही ते सांगली मिरजला तिथं फिल्टर होऊनच येत आहे की.
हम्म
हा इथं नाही फिल्टर.
होय काय?
हम्म
असंय नाही काय पाणी वाटलं तर उकळून प्यायचं. ही करून प्यायच आता काय करणार ना पाण्याच
हम्म म काय नवींद्र हम्म नवीनंद्र काय ट्रय केल तसा.
अजून तर नाही केली तुम्ही केली का
मी काय ते हे केलं होते ढोकळा पण चगलातण छान झालं होत पण कलरच हळद जास् झाल्यामुळे ना कलर जरा लालसर लालसर मध्ये आला होतं चवीला ते छान लत ते अ मधुरा रस की नाही ते बघूनच केलं होता एक वाटी रवा एक वाटी डाळीचं पीठ
हम्म
दह्यामध्ये भिजून
हम्
अ बेकिंग सोडा घालायचा त्याच्यामध्ये
हम्
आणि जर असं साखर लिंबाचा रस घालूनच केलं तर छान झालं तर पण
हम्
हम्म पग गरम पाणी करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये स्टँड ठेवायच आणि त्याच्यामध्ये पातळी्याला छोट्याश किंवा काही दबा ठेवत पण त्याला तेल लावायचं आणि त्या ते पीठ तून घ्यायचा
हा
आणि दहा ते पंधरा मिनिटं वापून घ्यायचं
आणि दहा पंधरा मिनिट वापून घेतलं ना तर आपण बघायचं तरत ना कू म्हणजे अस चाकू ते सुरीत वगैरे घालून घ्यायचं
व्यवस्थित मग त्याला म शटकत काय हे झालं की मग आपल्या समजाच आपला तयार झालाय मग ते बाहेर काढायचं मग गार झालं ना मग ते कट करून घ्यायचं मग साखर साखरेचं पाणी करायचं आणि जिरम हुरी मिरची कडीप पत्ता जराच हिंग त्यां घालून फोडणी घ्यायची आणि ते फोडणी त्या कट केल्याला त्या हिजवर वतायचं
स
छान होतंय खरं छान चवला तर छान झालं होतं पण कलर मध्ये जरा असं हे झालं होतं
हम्म आणि फुगला
हम्म हा हो छान झाल होता मऊस म्हणजे छान झाला होता खायला तर टेस्ट बाहेरचे कशी टेस्ट येतते ना तशी टेस्ट आली होती
हम आणि फोडणी घातली का
हा वरती फोडणी घातलं ते साखरेचं पाणी घालताना
हम्म
साखरेचं पाणी आपण करतो ना एक थोडस एक आपला आमटीतला चमचा असतोय ना तेवढा साखरेतला पाणी साखरेचं पाणी करायच म्हणजे साखर विरगळून घ्यायची त्या पाण्यामध्ये आणि ते काप केल्या त्याच्यामध्ये होतायचं ते मग ते कसं माहि ते काय असं आपण खाताना ते अस कोरडं कोरडं लागत नाही
हा
हं
बरोबर
ते फोडणी फोडणी घातली की मिरचीची त्याला छान चव येते
बरोबर आहे.
हम्म
त्यामुळे
हा तुम्ही पण बघा करून एक का कदा युट्युब वर सर्च हा युट्यूब वर सर्च करायचं
नक्की करेन
हा तुमचा कॉल हा तुमचा कॉल झाला की मग करणार ना मी करते?
हा
तुमचा कॉल हा झाला ना मग मी करते
हो लगेच लागेल का का पाच मिनिटां करता लागेल ना लगेच
हा लगेच नाही दहा पाच मिनिटांने हा एक अनेक अनेक पाच मिनिट राहु दे
हा
हा मग करते.
चालेल की नाही नाही मी करून बघेन ढोकळा अ काय काय तांदळाची पिठ तांदळाचा पण करतो बघा
तांदळाच पिठाचं करतात पण हे आपलं अ हारभर हरभरा डाळ चाना डळा असते ना ते भिजत घालून त्याचं पण करतात. ते पण छान होते.
मी मध्येजच अजून ट्राय केलं नाही आहे मोबाईलवर बघितलंय पण ट्राय केलं नाही आमच्या इथं वरती ती भाड्यान राहत होती ना ती गेलेली त तिच्या हातचं मी खाल्लं होत तर छान झालं होतं.
होय
हम्म
हम्म
ती सारखं करतेत ती सॅट्रिक ऍसिड म्हणून असते
हम्म
हा ते घालून त्यांनी केली होती.
होय होय आपला ह कॉल झाला तुम्ही लगेच लावला तरी चालेल का माहितीय का सकाळी एकाशी एकाशी बोलत होते तिने लावला आणि मी लगेच तिला लावला होता तर लागला
अं बरं लावते कि मग आता
झाला कॉल के लागला तर बघा लगेच.
हा मग आप कट कट होऊ दे का
नाही नाही कट झाल्यावरच कि आता नाही. कट होऊ देत मग लगेच केला तर लागतो बहुतेक
हम् आमच्या डॉग भरपूर आहेत
हम्म
डॉग म्हटलं भरपूर आहे. आवाज येत नाहीये?
येतो येतो येतो कि ओ